काय झालं? कनइ जेवण हो आमचं पण झालं.
बरं.
हा आता ह्या महिन्यामध्ये कुठले कुठले? तर सण येतात साजरे करण्यासाठी. आता पुढच्या आठवड्यामध्येच आहे. अं हा बेंदूर येतोय. आणि वटपौर्णिमा पण येते.
हा तुमचा बेंदूर कुठला कर्नाटक महाराष्ट्र.
अ असं काही नाही आम्ही बेंदूर साजरा करतो कर्नाटकी करतो. आता जो आहे तो आता सोमवार येणार हा कर्नाटक बेंदूर साजरा करतो.
ओके. कस तुमच्या इकडे बेंद्राल कस असं
अं बेदऱला म्हणजे कसं कि बैलांना त्या दिवशी अ आंघोळ घातली जाते आणि अ त्यांना रंगवलं जातं त्यांची शिंगण वगैरे रंगवलं जाते त्यांच्यावर रेबिन वगैरे मानधले जातात. त्यांना नवीन गुंगराची माळ घातली जाते आणि त्यांची पूजा पण केली. त्या त्यांना अस काना मध्ये काय ते घालतात की शिंगाडे का काय काय असते कि ते. हा ते अ ते घातले जाते त्याच्या त्यांची पूजा करून. खाऊ प्रसाद दिला जातोय म्हणजे की पुरणपोळी बनवलेली असते ना. तर पुरणपोळीचा जो घास असतो तो त्या त्याला खि काय म्हण. तर खा. अ चारला जातो हा त्यांची मिरवणूक काढली जाते. आणि त्या दिवशी. त्यांना कुठलंच काम लावलं जात नाही त्यांना पूर्णपणे आराम दिलेला असतो त्या दिवशी.
हम्म होय.
गॅरण कसं असत की अ महाराष्ट्रामध्ये. अ जी बैला असतात त्या बैला. जीवावर शेती चालते आता सध्या कस काय म्हण ट्रॅक्- टर वगैरे आलेत. आणि आधुनिक अश्या खूप असे अव- र वगैरे आलीत पण अदोगरचे जर ग्रामीण भागामध्ये बघितले तरं. आज पण शेतकरी शेतामध्ये बैलां- वापर करतात शेत नांगरण्यासाठी याच्यासाठी- मग त्याच्या जीवावर आपण म्हणजे एवढं धान्य पिकवतो. अं त्या त्याची अ त्याला धन्यवाद देण्यासाठीच अ- बैलांची पूजा केली जाते. जस की पंजाबी लोक, पण मध लोहडी वगैरे असते किंवा ते कुठले सण असतात ना साजरे केले जातात. तेव्हा धान्य उगवलं जातं. तसं एक पण आता आम्ही ते साजरा करतोय आता आमच्याकडे कायं. खरोखरची बैल नाही भेटत आम्ही- त्याची जी बैल बाजारात विकत भेटतात ते घेऊन येतो. त्या हा त्याची पूजा करतो घरात पुरणपोळी वगैरे बनवली जाते. आणि तेच केलं जात मग गावात वगैरे मिरवणूक असली, तर ते बघायला जायचं बैलांना. कारण बैला खूप- छान सजवलेले असतात ना ते पण बघायला चांगली मजा येते. प्रत्येक शेत- र्यायांनी आपली बैलाशी सजवून रस्त्यावरून त्यांची मिरवणूक चाललेली असते. तुमज तुमचा कसा साजरा करताय तुम्ही?
आमचं पण असंच असतं सेम तुमच्या गत. अ सकाळी पहिला उठल्या उठल्या बैल. तुमच्याकडे कसं घरीच होत असतील. आमच्या इकडे नदीला घेऊन जातात सगळे बैल.
अच्छा.
अंघोळ वगैरे घालून मगं वाजवत घराकडे आणायचं. मग त्यांना घर आणल्यावर पहिला त्यांची पायाची नख वाढलेली असतात ती कमी करायचं. ती कमी केली की, मग ती काय घरातली बैलांच पाय वगैरे पुजतात. मगं त्याला अंगावर शाल शिंग रंगवने तिची शिंगाला फुग फुग वगैरे ते रेबीन बांधतात, पायात घुंगरू घालतात त्याच्या. हम नाम वगैरे ओडतात जरा कलर मार आमच्या इकडं बैलांना असं कलर वगैरे देतात.
अच्छा!
बैलांच्या अंगावरती मगं कुठं म्हणजे डिझाईन काढ हा डिझाईन वगैरे त्या बैलाचं नाव त्याच्या अंगावर असं असते मग ते संध्याकाळी झाल्यावर म्हणजे, पाच साडेपाचच्या पुढं आमच्या इथं कर तोडतात इथे गावचे पाटील असतात. त्यांची बैल असतात ती कर तोडायला, मग हे काट्याच काट्याच झाड असतं मोठ त्याची पान काढून एका दोरीला गुंडाळली जातात, आणि ती ह्या मेन रोड ला घेऊन उभा करतात. आणि आपलं जे ग्रामस्थ देवस्थान असतय कि नाय देवळापासन ती बैल पळत येऊन ते कर तोडून पण जातात, पुढं असं असतयं. त्या दिवशी पाळणं फुग वगैरे आमचे आलेलं असत ना, बेंद्राला. सर्व गाव एका जागी येतय, त्या सणामुळे एका
अच्छा! म्हणजे एकंदरीत खूप चांगलं वातावरण असेल, आम्ही कसं शहरामध्येच लहानाचं मोठं झालोय त्याच्यामुळे आम्हाला एवढं असे कधी बैलांना जवळून पहायची संधी मिळाली नाही, आणि आज नाहीये सुट्टी असली की, तेवढ्याच आजोळी गेल्यानंतर माझ्या आजोळी गाई, म्हशी आहेत. ना त्याच्यामुळे तेव्हा मी बघायचे, आणि ते मग ते बेंदराच्या वेळेस तिथं कधी असलो तरच, आम्हाला ते बघायला भेटायचं नसले तर काही बघायला भेटायचंच नाही कारण माझ्या आई वडिलांची इकडे तर शेतीच नाहीये आणि आई माझ्या आजोबा शेतकरी वडिलांच्या कडे शेती नसल्यामुळ मला शेतीत काही माहिती पण नाही अजून आणि ते जनावरांबद्दल पण अस काही जास्त माहिती नाही, गाय, म्हशी, बैल वगैरे त्याच्यामुळे एवढं जवळून आम्ही पाहिलेलंच नाही, असं पुस्तकामध्येच वाचलेलं की कस साजरा केला जातो वगैरा
हा हा बरं कधी तर एकदा या सणा दिवशी गावाकडे जाऊन बघं. लय भारी वाटेल तुम्हाला वाातावर.
हो गेलं पाहिजे, न बघायला अजून पण ही प्रथा अस असते का, की?
होय होय होय होय. आमच्या इकडे ती आमच्या इकडे प्रथा चालूच असते, ती बंद पडत नाही कधी.
अच्छा! म्हणजे गावाकड खूप मोठ्यान साजरा करतात.
हम होय होय. आणि तुमच्या इकडे म्हणजे बैल तुम्ही कसं ती लहान मातीची बैल विकत आणता काय घरी दयायला येतय कोण?
नाही नाही आम्ही विकतच घेऊन येतो कोण द्यायला कसं येणार ना.
नाही नाही आता ते तुमच्याकडच झालं. शहरी भागातलं आमच्या इकडे गावाकडं म्हणजे एकोण वयस्कर आजी आजोबा अस ते बैलं घेऊन येतात जोड. बैलाची जोड दोन मग ती बैलं घ्यायची मग त्यांनास्नी गहू असो किंवा तांदूळ हे त्यांना द्यायला लागतय.
दक्षिणा म्हणून
होय होय.
अच्छा म्हणजे जिथं आम्ही पैसे देऊन खरेदी करतो तिथं तुम्ही फक्त धान्य देऊन त्यांना ते घेतात त्यांच्याकडून म्हणजे कुंभाराचे लोक येतात.
हा कुंभारांची लोक त्यांची आता गावात एक दहा कुंभार आहेत. प्रत्येक जण आपला आपला एरिया ते
ठरवलेला असतोय.
त्याप्रमाणे देतात असं असतं गावात.
म्हणजे अजून चालू आहेेत तसं करतात तसं लोक अजून अरे वा छान आहे घेऊन मग त्यांनी काय गहू तांदूळ मागतात?
नाही नाही नाही स्वतःहून नाही आपण होऊन द्यायचं असतं.
अच्छा आपण होऊन द्यायचं आपली इच्छा जेवढे असेल तेवढे द्यायचे अच्छा हा हा.
हम्म असतं कसं एक एक जण तिने पैसे आपण जर त्यांना पैसे द्याल तर तिने घेत नाही पैसे. कसं असतय की इकडं प्रथाच आहे ती. पैसे कोण देत पण देत पण नाही सोडा गावाकडं कोण पैसे. गहू असं तांदूळ असं असं देतात.
नाही कारण पहिल्यापासूनच तुमच्याकडे ते रिवाज असल्यामुळे लोक बैले घेतात आणि हे करतात तर शहरामध्ये कसं असतं ते कुंभार लोकांनी सगळ्याशी जास्त प्रमाणात ते बनवलेले असते. आणि ते मग विकतात त्याच्यामुळे त्या पद्धती बेंदूर सण साजरा होतो मी ते पुस्तकातच जास्त करून वाचलंय की असं कर सगळ आता मग कधीतरी पाहिलेलं भेटलेलं आहे. बाबा हा बैलांना रंगवलेलं दिसतंय. त्याच्या अंगावर ते झूल वगैरे पण घातलेली असते माळा पण घातल्या काही काही बैलांना रिबीन लावलेली असते आणि घुंगरू बांधलेले असते. त्यांनी ते फिरवतायत गावातून मिरवणूक काढतायत कारण शेतकरी पण खुश असतात. तर त्या दिवशी आणि बैलं पण खुश असतात कारण त्यांना काही कामच नसते मी निवांत हा विश्रांती असते त्यामुळे ते पण खुश असतात.
शहरी भागात कसं असते आता बेंदूर वगैरे आला कि ते बॉक्स लावतात. त्यामुळे आमच्या इथे जवळच्याच म्हणजे आमच्या गावापासून थोड्या अंतरावर एक म्हणजे मोठी सिटी म्हणजे गाव आहे. या गावात मागल्या वेळी बघा बिंदूर बघायला गेलो होतो मी त्यावेळी तिथं मोठा म्हणजे मोठं बॉक्स लावलेलं. ते बॉक्सच्या आवाजानं बैल म्हणजे तो पिसाळला. आणि असं झाडाला टक्कर मारलं त्याच एक शिंक तुटून गेले तेव्हा पासून तिथे अजून पर्यंत शिंग नाही त्या बैलाला म्हणजे आमच्याच गावातला बैला आहे तो. तसं मानाचा बैल आहे पाटलांच त्यामुळे त्याला बाहेर नेतात. मिरवणुकीला वगैरे
हा पण म्हणजे. आपण जुन्या पद्धतीने साजरा कर केला पाहिजे खरं तर ते असे म्हणजे मोठे डॉल्बी वगैरे लावल्यामुळे ना. ध्वनी प्रदूषण होतय आणि जसं माणसांना होऊ शकतं. तसंच जनावरांना पण होऊ शकतं ना. त्यांच्या पण काणालाही होऊ शकत.
माणसांना ते. म्हणजे सवय असते ना ते गा. गाण्या पुुडं थांबायची. त्या आवाजामुळेढ तस जनावरांना नसते ते कस जरा भी भितात त्याला.
हा हा.
त्यामुळे हे साऊंड-ब्युंड असं वैयक्तिक तर मत आहे
हा. हा.
हम्.
पण मिरवणूक करताना. हे नाही लावत ना. ढोल वाजवतात ना ते
नाही-नाही-नाही-नाही हे कस. हे आपल्या ग्राममीण भागात झाल. शहरी भागात. कस बॉक्स ती मोठी-मोठी डॉल्बी. ते आणून ते. तिन्ही सण साजरा करणार नाहीत तसा. त्यांनासनी फक्त ते नाचाय वगैरे त्यासाठी खरे हा खरे तर जनावरांचा हाल हाय ना.
हा.
हम. अस.
बैलांच कस. शांतपणे त्यांना त्या दिवशी आराम दिला पाहिजे. त्यांना खाऊ-पिऊ घातलं पाहिजे. त्यांची पूजा केली पाहिजे. त्यांचे आभार मानले पाहिजे. कारण जेच्या जीवावर आपण वर्षभर. शेती करत असतो. तर त्यांना आपण धन्यवाद दिलाच पाहिजे.
होय-होय हे ही बरोबर हाय. मळ हा बिंदूरा असा सण आहे की. तो शांतीेतेच साजरा करायच. हे साऊंड वगैरे लावून हे बरोबर नाही.
आणि मेन बैलांच हायतर. ते बैलांनाच केंद्रस्थानी ठेवूनच तुम्ही केलं पाहिजे. की नाही फक्त स्वतःच्या याच्यासाठी न करता. तर बैलांना काय हवंय. काय नको. ओके. त्यांना कसं खुश करता येईल. ते बघितलं पाहिजे पहिल्यांदा.
नि. अ कसं शहरी भागात जरा बैलांना कि. ज्यावेळी बेंदूर असेल त्यावेळी. म्हणजे संध्याकाळी तिकड कर असले ना. मग त्या साइडला त्यांना कायतरी पाजायचं. असं. असं-असतं तिकड. ते पण जरा बंदच झालं पाहिजे. जरा म्हटल्यावर पूर्ण बंद झालं पाहीजे. म्हणजे त्या एक दिवस. आणि आराम द्यायचा. आणि संध्याकाळी त्यांचा हाल करणं हे बरोबर नाही.
हा तेच. ठीक आहे मग आपण बोलवू परत हा.
बरं मॅडम एक पाच मिनिटान करून तुम्हाला?